हो
हा, हॅलो.
हा, आवाज येतोय?
हा यायलाय कि.
हा, बरी हाईस?
हाय की तू?
हाय कि जेवलीस?
हा जाय जेवलो बघ, तू जेवलीस काय?
होय आत्ताच जेवलो बघ.
हम्म. काय नाय टी व्ही बघत बसलोय मालिका.
हा, हा, ह.
कमळीची मालिका लागलेली.
हा ते हेज्यावर काय, म, झी मराठीवर बघताय काय?
हा झी मराठीच्या सगळ्या मालिका बघतोय आम्ही.
होय.
हम्म, तू बघतेस काय नाही?
मी नाही बाई, मालिका वगैरे काय बघत नाही, मम्मी वगैरे बघत बसत्यात.
हम्म, छान असत्यात मालिका. एक एक कौटुंबिक सुद्धा आहेत त्यात मालिका.
होय.
हम्म.
हा, हा, हा.
कमळीची पण छान हाय.
हम्म, तेच मम्मी वगैरे आमच्या बघत बसल्यात. स्टार प्रवाह, हा स्टार प्रवाहाच्या बगत बसतात त्या. अज्जी वगैरे होय, आई वगैरे.
ह, वेगवेगळी आवड प्रत्येकांची असतीया.
व्हयं, आई वगैरे सगळी बरी आहेत का?
आहेत, आहेत तिकडं बरे आहेत काय?
होय आहेत की, बरे आहेत, बरे आहेत.
हम्म, गेलतीस काय जॉबला?
होय जाऊन आलो बघ.
व्हयं. हम्म काय, ड्युटी कुठली हाय?
मॉर्निंग ड्युटी हाय.
मॉर्निंग हाय व्हयं?
व्हयं म आणि काय म्हणतेस?
काय नाही बघ, निवांत हाय, पाऊस तिकडं?
काल खूप होता आज काय नाही एवढा. नाही काल होता भरपूर होता काल हम्म, तुमच्या इकड झाला काय नाही पाऊस?
आमच्या इकड पण, आज कमी हाय.
काल दिवस, काल दिवसभर होता.
हा.
हम् आता नाही आज तेवढा थोडा उघडलाय
हा
हम्म नाहीतर काल भरपूर होता बाई नको वाटालत बाहेर यायला नको होतय पावसाळ्यात
हा हा इकड पण काल दिवस भर होता.
हा हा हा.
आज काय नाही आज तरी अजिब आज अजिबातच नाही पाऊस झाला आमच्या इकडं.
कपडे पण चांगले सोकल्यात.
हो नाहीतर पाऊस आहे तर लई हे होतय ग वास वगैरे मारतोय.
हम्म आम्ही कंफड वापरतोय.
कॉम्फर्ड हा कम्फर्ट वापरायच म्हणजे वास वगैरे कोमट वगैरे येत नाही कपड्यांचा.
हम्म ह् आणि काय मग
काय नाही बस
तुम्ही वापरताय का नाही कम्फर्ट?
होय वापरतोय की
अ वास येत नाही कपड्यांचा छान वास येत आहे का नाही.
होय.
हम्म
नाही ग जीन्स पॅन्ट वगैरे असे कपडे आहेत ना ते नाही ना लवकर वाळत.
अ जाड कपडे वाळत नाहीत लवकर
हम्म म्हणून बोललो दिदी वगैरे फोन केलती का नाही?
हा केलती की.
हम्म हम् हम्म
असतय वरचे वर फोन
हा हा.
मगाशीच लावलेला
हम्म
हम्.
तेच म्हटल.
तुला करत्या का नाही?
हम् मला परवा दिवशी आता काल काही नाही केलं ग काल. जरा झोपलो लवकर जरा तब्येत बिघडली त्या म्हण झोपून टाकलो
काय झालत?
जरा सर्दी वगैरे आलती त्यामुळे गोळी वगैरे घेऊन झपलेलं होय होय घेतलं औषध.
घेतलस
हा घेतलं की
हा हा.
हम्म
हां हां ठीक आहे.
चालतय
हा